हॅलो
हां बोल
हां चालू कर
अ ओके तू स्टार्ट करते का
नाही करतो
ओके ठीक आहे तर आपला विषय आहे पोल्युशन आणि पोल्युशन च्या बाबतीत जर सांगायचं झालं तर आजकाल सगळीकडे पोल्युशनच पोल्युशन आहे हो त्याला मराठीत काय म्हणता येईल? ओके प्रदूषण तर मग ते प्रदूषणचे पण भरपूर प्रकार आहेत ध्वनी प्रदूषण वायू प्रदूषण अजून
जल प्रदूषण
हा जलप्रदूषण म्हणता येईल तर मला वाटतं सगळ्याच चं प्रदूषण सगळ्याच प्रमाणात सगळ्याच प्रकारच्या आहेत. सगळे सगळीकडे प्रदूषण वाढच होत आहे कारखान्यामुळे म्हणा किंवा अ अजून प्लास्टिक अ प्लास्टिकचा अतिवापर केल्यामुळे म्हणा किंवा मग अजून जे कारखान्यात मार्फत जे वायू होतात किंवा अजून कंपन्यांचे ते अ असतात ना अ कशाच्या कंपन्या
बरोबर ते मोठे कारखाने असं
हा हा हा प्लास्टिक म्हणा किंवा मग अजून काही अ अ प्रोडक्ट तयार होतात अजून वेगवेगळे तर त्याचे असू शकतात. तर त आणि अजून कारखान्यातून एक मळी वगैरे बाहेर येते तर ती सुद्धा नदीत वगैरे सोडली जाते दूषित पाणी त्याच्यामुळे तोच त्याचाच परिणाम होऊन ते पाणी दूषित होत किंवा प्लास्टिक वगैरे अजून घाण काही पाण्यामध्ये टाकणे. त्याच्यामुळे अ जलप्रदूषणच प्रमाण वाढलेलं आहे.
बरोबरये. अ प्रदूषण मुळे कसं आपलं अ आताच कस काळ आहे. कि मानवी गरजा खूप वाढलेल्या आहेत त्याच्यामुळे कारखाने वाढलेत आणि प्रदूषण पण त तसच सगळीकडे झालंय तर प्रदूषणचे पकार प्रकार म्हटला की वायू प्रदूषण जल प्रदूषण येत. आणि आणि दुसरा प्र हे ध्वनी प्रदूषण एक आहे. तर वायू प्रदूषण म्हणजे अ हव्यामध्ये काय पण अ हव्यामध्ये धूळ वगैर अ पसरल्यामुळे होत. तर प्रमुख कारण त्याचे आहेत तर कारखाना आणि वाहनामधून ते निघणारा धूळ अस तोय त्याच्यामुळे ती वायू खूप प्रदूषण होते आणि आताच्या काळात बघितलं तर सगळ्यांना गाडी पाहिजेच अ घरात ज जेवढी माणसं आहेत त्यांना गाडी पाहिजे तर त्याच्यात निघणारा जो धूर आहे तो वायूला खूप प्रदूषण देत आहेत तर त्याच्या वायू प्रदूषणामुळे माणसांना खोकला दमा हे आजार पण होत आहेत आणि दुसरा प्रदूषण म्हटलं तर अ जल प्रदूषण होतय. जल प्रदूषण मुळे जे कारखान्यातून पाणी निघतंय किंवा प्लास्टिक कचरा घरातला कचरा आपण पण नद्यात फेकतोय.
बरोबर.
तर त्याच्यामुळे ते जलप्रदूषण पण खूप झालं जसं म्हणा की आपण बघतोय दाखवतात न्यूजमध्ये गंगा नदी बघा किती त्याच्यात किती घाण साटली आहे कारखान्याच आजूबाजू इकडे कारखान्या आहेत त्याच्यातलं पाणी जातोय तिकडं
बरोबर बरोबर.
बोला
आणि ध्व ध्वनी प्रदूषणच्या बाबतीत आपण बोलायच राहिलो तर ध्वनी प्रदूषण म्हणजे अ आता की बघा कस शिव जयं ती झाली किंवा अजून गणेशोत्सव झाल किंवा नवरात्र झालं तेव्हा डी जे लावून अ खूप जास्त लोक क म्हणजे आजकालचे तरूण तरी तेच म्हणजे त्यांना आवडत तर त्याचं गोष् ते करतात त्याच्यावर नाचणं वगैरे म्हणा किंवा मग अजून अ झालं तर अ लग्नाच्या वेळेला पण ध्वनी प्रदूषण खूप जास्त होतं. अजून दिवाळीच्या वेळेला फटाके वगैरे फोडले त्याच्यामुळे अ ध्वनी प्रदूषण पण हो तं आणि वायू प्रदूषण पण होतं बरोबर.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
आणि जलप्रदूषण म्हणायला गेलं तर आता तर सगळीकडे आपण न्यूजला वगैरे बघतो किंवा मग आता अ याच्यामध्ये पण रीलसमध्ये वगैरे पण दाखवतात की म्हणजे न आपल्या देशातले लोकं अ ज्या आहे नदीला माता मांडतात ना अ गोदावरी हे अ आई आहे म्हणतात समजा आईज आईज आई ची हे देतात उपमा त्याला पण आ काय करतात शेवटी सगळी घाण जी आहे ती नेऊन नदीतच टाकतात अदर कंट्रीमध्ये ते आई किंवा माता नाही माणत त्याला पण ते तेवढं एवढं स्वच्छ ठेवतात बाकीच्या अ देशांमधल्या नद्या वगे ल्या आणि आपल्या इथली नदी बघितली तर खूप जमीन असमान चा फरक आहे जसं की आता पंढरपूरची चंद्रभागा झाली सगळं त्याच्यात फुलं म्हणा, माळा म्हणा काय ते घाण असल ते सगळे सडलेले फुलं ते सगळे त्याच्यात आणून टाकतात अ जुने झालेले कपडे एक तर व्यक्ती होती मी ती अ मोबाईलमध्येधच बघितलेलं रील्समध्ये म्हणा
हो
कि तो व्यक्ती त्या म्हणजे नदीला त्या गंगेला होणा साडी अर्पण करत होता तर ती साडी टाकत होता तर त्याला एक माणूस सांगत होता की बाबा तुम्हाला ही साडी द्यायचीये तर एखाद्या गरीब व्यक्तीला द्या गरजू व्यक्तीला द्या हो. तर तो व्यक्ती गंगेमध्येच त्यांना शेवटी नाहीच ऐकलं त्याना ती गंगेला अर्पण करायची त त्याने त्याच्यातच टाकली आणि त्याच्यामुळे झालं काय ते प्रदूषणच झालं ना?
हो प्रदूषणच झालं. आणि ध्वनी प्रदूषण तर हे आहे तसं की कारखान्या म्हटलं जो यंत्रांचा आवाज येतो त्याच्यामुळे पण आजूबाजूला राहणाले माणसं असतात त्यांना खूप त्रास होतोय आणि ते लाऊड स्पीकरवरचे जे डी जे असतात तर माझ्या बाब ती तक उदाहरण सांगते नॉईज पॉ हे ध्वनी प्रदूषणच तर माझं पण असं डिलेवरी झालती बाळ झालतं आणि आमच्या घराच्या इकडे तर खूप असा गणपती उत्सव असला किंवा काय पण असला ना आमच्या एरियाच्या इकडनं ना खूप डीजे वाज तोय आणि तेव्हा मला तो आवाज खूप स त्रास देत होता आणि माझं बाळ एकदम लहान होतं. तर लहान बाळाला ते आवाज एवढा सोचत नाहीय ह डीजेचा आवाज कि ती असते खूप असतेस, पूर्ण आमचा घराची भिंत असं हिलते असं वाटते वाटतय.
हां हां हां.
तर ते खूप त्रास होते ते तर माणसानी ते ॲक्च्युली रहवासी अ एरियामध्ये जिकडे राहतो ते अ ध्वनी प्रदूषण तिकडे जेवढं होऊ शकेल टाळायला पाहिजे. मध्ये एकदा न्यूज मध्ये पण आलतं हो पण मध्ये ए एकदा न्यूज मध्ये पण आलतं की लाऊड स्पीकरचेे डी जे वाचतात त्याच्यामुळे दोन महिन्याच बळाचं हार्टबीट बंद झालं.
नाही होऊ शकता बरोबर आहे तुमचं माझ्यासोबत त हे अस झालं म्हणजे आमच्या तिकडे ना माझ्या सासरी भैरवनाथाची यात्रा म्हणून ते तिकडे पद्धतच आहे म्हणजे प्रत्येक गावाची अस ते भैरवनाथाची यात्रा तर आमच्या तिकडे पण आहे. आणि त्या त्या यात्रेला जवळपास खूप जास्त पैशाचे खूप महागडे अ पाच पाच सात सात डी जे एका वेळेला लावलेले असतात.
हो.
एवढे मोठे डिजेन त्याची लाइटिंग वगैरे आणि ते पूर्ण म्हणजे संध्याकाळी आठ वाजल्यापासून सहा सात वाजल्यापासूनच म्हणता येईल. तेव्हापासून जे सुरू करतात तर ते सकाळी
हो.
पाच वाजता सहा वाजता
हो आमच्या इकडे पण अकडे थांबतात ना एक एक दोन दोन तास असं ते डोल तशा जोर जोर ते आवाज होते ना आणि लाउड स्पीकर डी जे ते वाचतेय. तर ते म्हणजे कसं अ एजेड माणसांना आणि जे लहान बाळ असतात त्यांना ते आवाजाचा खूप त्रास होतो.
हो बरोबर आहे. आणि मग तेच ना मी असे माझ्या बाळाचे कानं दाबून ठेवले असं छातीवर हात ठेवला त्यांना त्याचा किती त्रास होत असलं आपल आप
हो मी तर खरं सांगू माझ्या बाबतीत तर मी माहेरीच गेलते तेव्हा बाळाला घेऊन. माझं बाळ फक्त तीन महिन्याच होत तेव्हा तर मला खूप भीती वाटत होती.
नाही होऊ शकत अ भीती वाटते म्हणजे लहान बाळाच्या बाबतीत तरी ध्वनी प्रदूषणची भीतीच वाटते.
हो आणि जेव्हा मी प्रेग्नेंट होते तेव्हा डॉक्टरनी पण मला सांगितलेलं की जास्त आवाज असेल तिकडे जायचा नाही एवढा वेळ थांबायच नाही. तेव्हा पण डॉक्टर आपल्याला नाहीच म्हणतात.
हा याच्यावर उ पाय म्हणून आपण काय करू शकतो किंवा शिवजयंती असेल किंवा गणेशोत्सव असेल. आपण तो वेगळ्या पद्धतीन साजरा करण्याचा प्रयत्न करू शकतो मग त्याच्यावर भाषण असू शकत नाटकं असू शकतात. किंवादर म्हणजे..
अ ज्यांचा आवाज कस थोडं कमी असू तेवढं एकदम लाउडस्पीकर जे असते ना त्याचं थोडं अ आवाज कमी करून त्यांनी सेलिब्रेट करू शकतात.
बरोबर आहे. आणि समजा अजून काय करू शकतो एक खेळ तिथे ठेवू शकतो. आपण वेगवेगळे खेळ त्याच्यात बक्षीस ठेवू शकतो अजून भरपूर काय काय गोष्टी असतात. त्या करू शकतो आपण जे वेगळ्या पद्धतीनं आणि ते हे पण असतात व्याख्याने ते व्याख्याने आपण त्या चांगल्याच अत म्हणजे चांगल्या दर्जेचे दर्जेचे ठेवू शकतो. अ ध्वनी प्रदूषण गाणे वाजवण्यापेक्षा हे करण्यापेक्षा फटाके वाजवण्यापेक्षा आणि दिवाळीलाही आपण फटाके न वाजव अजून काहीतरी म्हणजे मिठाई जास्त आणून किंवा घर अजून जास्त सजावट करून आपण ते एक करू शकतो.
हो दिवाळीत पण असं मला वाटतं ते इको फ्रेंडली आपण सेलिब्रेट केलं की ते खूप चांगलं आहे. दिवाळी फटाके अ म्हणजे जास्त आवाजाचे किंवा प्रदूषण करणारे न वापरण्यापेक्षा आपण, दुसऱ्या कुठल्या दुसऱ्या पद्धतीने साजरा करू शकतो.
अ ते, एक म्हणजे बिना प्रदूषणचे, पण फटाके आहेत, बघ त्याला दगडी फटाके म्हणतात. माहितीय का? ते छोटे, छोटे असं पण ते छान येतं पण लहान, लेकरं पण त्याला म्हणजे, खेळतात भरपूर.
करून तसेच फटाके निघायला पाहिजे, माझं मत असं आहे. कारण मग त्याच्याने, ध्वनीि प्रदूषण पण होणार नाही, आणि वायू प्रदूषण पण नाही.
हा दोन्ही पण, होत नाहीत.
हो, आणि आणि जल प्रदूषणमुळे पण, आजार लई पसरतात आता, पावसाळ्यामध्ये, कॉलर म्हणा, डायरिया म्हणा, कावळी म्हणा, तर ते कारखान्याच पण, जे पाणी नदीत सोडतात त्यांनी, पण काय ते सोय सुविधा करून, ते नदी, दूषित करायला नको पाहिजे.
नाही, बरोबर आहे. म्हणजे, माणसाचं कसं असतं, माहित आहे का, अन्न आणि पाणी, हे दोन्ही जर, अ स्वच्छ भेटलं, तर माणूस आजारीच पडणार नाही, कदाचित, आणि एक हो ऑक्सिजन, ऑक्सिजन पण त्याच गोष्टीमध्ये आलं, की आपण वाय, प्रदूषण नाही केलं, घाण नाहीटाकली, तर झाड व्यव वाढतील व, आपल्याला स्वच्छ हवा भेटेल. एका गोष्टीमुळे, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये जोडल्या जातात.
बरोबर एकदम, म्हणजे माणसांना कसं, प्लास्टिक वापरते, जरा टाळायला पाहिजे. आणि जास्तीत, जास्त झाडे लावायला पाहिजे. वायू जसं वायू प्रदूषण कमी होईल, अ झाड जेवढे लावतील, तेवढं पुढशाला चांगलंच आहे.
नक्कीच, नक्कीच तरी म्हणजे आधी लोकांपेक्षा आधी, लोक जास्त झाड, म्हणजे वृक्ष तोड करायचे, पण तरी पण आता थोडस, अ म्हणजे, सगळीकडे मोबाईल मार्फत म्हणा, किंवा अजून, कुठल्या याच्यातून, संदेश देतातच, कि झाडे लावा, झाडे जगवा, तर त्याच्यामुळे तरी, बऱ्याच लोकांनी झाडे ला
त्यात मुलांना, की झाडं लावा. त्यांना ते शिकवतात पण, की अ अ पण जेवढं झाडं लावणार, तेव्हा फ्युचरसाठी खूप चांगलं आहे.
बरोबर, बरोबर,
हम्म, ग्लोबल वॉर्मिंग, कमी होणार त्याच्यामुळं,
हो बरोबर, बरोबर, अ थांबूया का आपण इथे,
हो, हो, मला तुमच्याशी बोलून, खूप चांगलं वाटलं, धन्यवाद!
मला देखील तुमच्याशी, बोलून खूप छान वाटलं, धन्यवाद!